काय करताय.
काय नाय बसले तुम्ही काय करता?
मी पण बसले.
झालं जेवण?
हो तुमचं झालं?
हो आता जेवली जराची बहिणी सोबत चालायला गेले. आणि परत जरा बसले येऊन घरात.
हो काय.
हो काय बोलता कस चाललंय?
मस्त तुमचे कॉलेज लाईफ कशी होती म्हणजे तुम्हाला काही आवडायचं खेल म्हणजे खेळामध्ये तुम्हाला कोणता खेल आवडायचा?
कबड्डीच खेलाचो जास्त भरपूर लागलेला.
अच्छा
हो. म काय बोलता कबड्डी मध्येच नाय ते नाय कधी खेलेले खो खो कब्बडीच खेलायचे.
काय
हम्म काय तुमच्या मं काय छोटा हाय का तुमचं लग्न झालेलं आहे का?
माझं लग्न झालय. हॅलो येतो आवाज तुम
हा हा हा तुमच लग्न झालंय का?
हा मॅरिड आहे मी.
होय न
हा तुमचा फेवरेट तुमच्या फेवरेट मॅडम कोण होत्या? म्हणजे तुम्हाला कोणत्या सर अच्छा
हो.
म्हणजे त्या तुम्हाला खूप समजून घेत अस तील ना अभ्यास करताना हूं
पहिले तर मराठी शाळेत असताना. जर त्या म्हणजे शनिवारी गेली नाय शाळेत का त्या स्वतः उठवायला पण यायच्या.
हा काय तुम तुमचा आवडता विषय कोणता होता?
हं माझ मराठी किंवा हिंदी
अच्छा.
दोन्ही मं तेच दोन्ही आवडतात जास्त
हा काय
हो. बाकी मग काय बोलता?.
काही नाही बोला
काय चाललंय मला आता फिरायला जाणार आहात की नाय. पावसाळ्याचे दिवस आलेत.
हो पावसाळ्याचे दिवस खूपच आले आहेत.
ह तुमच्याकडे का मच्छी बिच्छ भेटते का,
आमच्या इकडे असं वल्गन चढली की भेटते असं नाय भेट टत म्हणजे असं इकडे आमच मच्छ मार्केट असतो पण ते कुठून अंतात माहिती नाही कोलीवाडा तर आहे आमच्या इकडे
हो ना
हम्म ते म्हणजे होडी घेऊन जात असते मच्छी मारायला
ब मीही पण आता तेच म्हणजे भाऊ बोलले. चला जाऊया मोठ्यांना बोल चला मस्त पहिला पाऊस पडलेला ह्यावेळी पाऊस पण लेट होता ना. हो तर मग गेलेले भावांसोबत तर भरपूर भेट िकलेले मसे रात्रीचे आणि म्हणजे पाऊस पडेल तस ते बाहेर प अजिबात नाही मोठे आणि नदीतली मच्छी असते. खायला भेटलच नाही वलगन म्हणून
ह मी काय मच्छ. खातच नाही मला पण पप्पा बोलवते त्यांना खूप मज्छचे भेतले आता गेलेले ना. खूप भेटली तर मला बोलत. ते घेऊन जा पण मी खात ना आणि आमच्याकडे पण जास्त कोण खात नाही. ना. त्याच्यामुळे म्हंटलं राह रे आणि लागोपाठ उपास पण आले होते. ना. म म्हटलं राहू दे. वल्गन चढली तेव्हा उपसा चालू झालेली.
हो ते पण आहे.
पासच होते मग म्हंटलंवर राऊ दे.
मला अस गाडी बुडी चालवता यने स्कुटी
मी हा चालवते पण असं डेली नाही कर म्हणजे आता कोणाची चालले माझी फ्रेंड आहे ना
ह
ति जी चालवायची.
ह ना नाही मी तशी चालवते मी पहिल्यापासून म्हणजे सातवीपसून
म आमची पण आहेच कुती पण मी कधी चालवले नाही आता आमच्या इकडे पण आहे सासरी पण आहे आणि माहेरी पण आहे पण कधी चालव ना आम स्वतःची पण अशी चाल मी स्कूटी त्यांनी एकदा आणली होती त्यांच्या सरांची तेव्हा चालू आमेश जरा लॉग ड्राईव ला गेलेलो तेव तर फुला येते ना चाल. ता मग चाल मग तेव्हा असं फिरत फिरत गेलेल चालवत. तेच लास्ट त्यावर चालवले ना अजून
हा.
तुम्ही चालवता? हॅलो. हॅलो.
हां बोला.
तुमचा आवाज नाही तुम्ही चालवता स्कुटी
मी स् कुठे चालवते ना.
अच्छा हा य हो येतोय मला आवाज मध्ये मध्ये नेटवर्क इशू होते.
हो नेटवर्कच प्रॉब्लेम आहे
हम्म
तेव्हा तुम्ही
हो जेवलेय मग अशीच बसले आता
हो मी पण आताच जेवली आणि बसली जरा बहिणीसोबत चालायला पण गेलेली जरास चाललं आणि मग बसले जरा
जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्हाला कोणतं जास्त ठिकाण आवडतं
मला जास्त महाबळेश्वर आवडतो समुद्रकिनारी असं जावं जायला आवडत.
अच्छा
हो
छान वाटतो ना समुद्रकिनारी मी पण आता हा मी पण आता मागे गेली होती छान होत होता बीच वर फिरायला तिकडं मस्त तर हा गरम गरम मकई भेल चणा भेल छान लागते
हो छान लागतेय
हम्म
हम्म काय चाललंय तुम्हालाठ हो भरपूर ना फक्त जरा पैशांची कमतर होते
हा ना तेच ना शॉपिंग काही हा सगळ्या मुलींनाच आवडतो ॉप म्हणजे त्यांचा बेस्ट आहे तो हे
हो असं नवीन नवीन मला तर, करायला आवडते मी कोणाला असं घाबरत नाही लाजत नाही कोण काही बोलते. पण मला काय असं नवीन मार्केवरर केटला आलं नंतर घालायला आवडतं. जरा येतो इशू तब्यतीचा.
तब्येत काय असतो त्याना ते का अस
हा तरी जरा जरा करतील काय आहे जीवनात कोणाकडे सांगू शकत कधी टाम होईल तर मग जरा एन्जॉय ताईफ ह जगायची ते आपली बघून घेते
हा ना एकच तर लाईफ आहे कधी मर नाही सांगू शकत नाही लोक अशी मारतात
जसे बोलत हेचप घा अजून आणि त आई वडील नाही बोलले मग आप करत
ते घरातल्यांचा काय इशू नाही मग कशाला
पण बाहेर त्यांचा इश्यू येतो ना करा ते बोलतकीठी आहे
ते तर झालं आपण नाही लक्ष द्यायचं
ते तरण ह
हम्
का बोलता
क
बाकी काय नाही बसले जर आता जेवण झालं तरी भांडी भंडी घासायचे आहेत क आता नंतर कपडे धुलायचे आहेत ते बलाता जरा थोड्या वेळाने जरा ब कॉल करू देईल आणि मग जरा वेळाने बोल कर ते बोल का आणि झोप काय आता येत नाही नाही ना पाऊस पाऊसच नाहीय आणि गरम भरपूर व्हायला
खूप बापरे का रात्री एवढं गरम होतं तर ना माझं बाबूच होप लाच नाही अभ उठत त्यात लाईट पण जात होते सारखे हम् खूपच हीट होतं एवढं पाऊस पडून काहीच म्हणजे दारवाज ना वाटत गरमच होतं जाम
फक्ता फक्त पाऊस तीन चार दिवस भरपूर होता आणि आता गेला तो कायम ेय आज जरा जरा थोडा थोड मला यायला लागतंतर असं पाऊसच नाम् पण पावसाची का आवश्यकता आहे शेतकऱ्यांना कि लोक वाढ बघत पावसा सगळा नुकसान करून गेलाय
हम्म
हम्म
तुम्हाला घरी जेवण बनवायला कोण मदत करतो का
नाही मी स्वतः होतेे आणि आता माातीरी आली वगैरे आई सगळं का बनवते हा आई बनवते आईला मग आईला आईच आमच असं आहे का तिला जेवण तिच्या हातच लागतं बनवायला तिला कोणी मदत नाही करायला आवडेल फक्त कपड भांडी आपण करायची लादीी उचायची काम करायचं पाकीचेना त खठीप भ लाे
ओके
हा
ह बाकी
बाकी काय नाही चाललंय कायम होता तुम्हाला काय खायला आवडत
हो ना भरपूर भरपूर हो ना भरपूर पण आहे ना फोटो काढायला सांगितला बहिणीला ती समज एकच काढला तू जास्त पोस् देऊ नको
हो
हो अली काे फोटो काढायला आवडतो पण दुसरी व्यक्तीची काढणारी कंटाळते
कंडाल ते काही पलून जातात नको तू
हो हो हो तेच ना आणि आयफोन असले दुसऱ्यांकडं का म आपण बोललो खरी मग त लोकं काय नाही नाही नाही आम्ही नाही काढत आम्ही नाही कात आ होत तुम्हाला काय खायला आवडतो
मला असं एवढं काय नाही बाहेरच म्हणजे बिर्याणी किंवा चायनीज वगैरे ते चायनीज आयटम लॉलीपॉप वगैरे आवडतात
हो
आणि घरात बोलायचं तर घरातलं मी बनवलेलं चिकन मला स्वतःला आवडत तर हम्म हम्म
ते आताझ हिंका हॉटेल ला आले तिच हॉटेल असत ना
हा हा मग तुम्हाला खूप रेसिपी येत असतील
हो ना बघून बघेत ते शिकले तो श
हम्म अच्छा
हम्म याक आला तुरी आमच्याकडे
हो येणार नक्की
हो काय चालतय सग
हो ठीक बाबू झोपला तुमचा कि तुमच्या सोबत आलाय
बापू का बापू का
हॅलो
हॅलो
हा बोला
बा हा बापू कार्टून बघतोय
हो काय लहान मुलांना काळटूनच पाहिजे ह्याला पण जेवत असलं की कार्टून पाहिजे पहिले किंवा सॉग बाप्पाचे किंवा असं
हो ना
हा ते असतात ते काळजी हा. झाला आपला कॉल हा बाय गुड नाईट हा.
उट आहे.
हा.
अ.